दोन
काहिजत
अज एंदो वषल ह
तेच पहि चांगली चांगली लोकेशन पहिला ठरवून ठेवया
हम्म हम् हो हो
आणि मग चांगलीच स्ट्रीप काढूया आपण
हो
आपलं आरून फिरून इथलं कनी जवळ जवळच इकडे आदमापूरला जाव बाळूमा
अर ते आग इथलंच की इथलं इथ काय होतंय त्याच
तेच क नंतर कोण काही विचारत पण नाही आपल्याला कोण काय बोलत पण नाही
कस हा हा होय
झाल्यानंतर ग सगळं
हा होय त तेच की तुमच्याना करा तुम तुम्ही म्हणणारच की
अ आहे
नंतर ते ठतो नंत आताप्याा कतित र ल्याला सांगो त भेटल्याला सांगतो
ते साक्षींच्या तर जरा तयार व्हायला मला वाटतंय हे करतील
होय जर साक्षीला चांगलं हे झालं तर ती तयार होते तिचं काय घरातल्या आता याला जाऊन ल नाही भी त्या्या कुलकुठला
हा तेच लोकेशन व तरणारारग
हो ते राकुल कुठला गेले तिकडे नाही आता गेली का का द हा येतो येतो नाला ना येतो आणि तकडे वा घेतली आता मग तिझं ते कराय लागल्यावर तिला सोडत नाही तु
हम्म तेच
सडत
नंतर कोण विचारणार नाहीत ग मग त्यांच्यात पण जर ती इंडिपेंडेंट झाली तेरे
झाले तर ना माझं मला वाटत नाही व तोपर्यंत टी व्हीत ह्
सोड माझ जस्ट झालेलं असतंय फक्त त्यावेळेस हे अठ्ठावीस मी म लतो एकोणतीस नाही तर तिसला
तोम्ही एंत का लग्न होती आमची एवढा वेळमला वेला म
ते तुमचं सगळं व्हायच्या आधीच आपण जाऊन यायचं नंतर ना नाही घडत ते
हा हा साक्षीच काय सांगताय नाही ब्या ती
परत आपण से परेट कपल ट्रिपल गाढडीला
कपल ती काय काढायचीच घी अरे तू ते एवढा उवकरड करत नाही तो बरे ना आम्ही ट्रिपल
होय मी नाही लवकर करत सोड माझ जरा होपर्यंत ज जास्त लेट होईल ग मला तुला माहिे आमच्यात आतापासून जोगच तसले विषय सुरू असतात मावशीन त का लयच हे करायला लागल्यात माहि मी ते ज आता पॉजला ठेवाून सांगितले विषय काढू नकाता एक तर अजून दोन वर्ष बाकी आहेत डिग्रीची हॅलो हॅलो